आवाजह यायलाय का?
हं कि येतोय तुला?
याला, याला
काय करायलास?
काही नाही बघ बसलोय. तेच काम केलो, आं
काय कामात होतीस म्हणलं?
लोटअन तेन काढायचं होतं गं मग कपड्यातीन घडी करायच होतं तेच कराल तो. मंग ते झाल्यानंतर मं फोन लावतो म्हटलं तुला.
हां आणि नाही नाही जेवाल तो ब जेऊन झालं?
हा आणि
मी काय नाय बघ अं कॉल नाही अजून, आत्ता पंधरा झाले ते पण आता चार केलेल आ. त्याला आणि ती पण रेंज मध्ये नाही बसऽ कसं काय माहिती,, आनि चार कॉल असत्यात, गे एक मिनटं वायाऽ दोन मिनटांच्या तीन अस मिनटांच्या मिनटाचे नेटवर्क मध्ये बसली नव्हती.
हा मी मी काय म्हणालोय,,, हा काल माझा भाऊ मला फोन केलता काय त्याला पण सर्वर नाहीच असं म्हणालता.
कसं काय?
काय माहित बाई, आटोमॅटिक कॉल कट झाला,, तुझं माझं कसं झालतं बघ
हा, नेटवर्क मुळ ग तसं होतंय.
हा असं झालं.
हम्म, मगाशी ते कोणवय
तुझं आणि तुझ्या भावाच,, गुलाबजलचं काय तर म्हणालता.
गुलाबजल?
हा टाकलो मी काहीतर असं सांगाल तीस बघ.
होय काय?
खरं गई तुझाच आवाज होता ग तो, वय.
ठेवशल का नाही ब रेकॉड करून.
ऐ रेकॉर्ड करून, अगं ते मध्ये मध्ये तुमचं यालतं काय, दोन झाल्यावर की नाही लगेच मग दुसऱ्या बाईचं आलतं मग आणी परत तुमचं यालतं,,, असं व्यालतं ग, कंटिन्यू नव्हतं तुमचं. ते गुलाबजलचं वगैरा तेच होतं बाई.
हा हा, अग ते मध्ये गु गुलाबज गुलाबाच हे केलतो घरातलं घरात गुलाबा झाड आहे ना आमच्यात, त्याच गुलाबाच मी गुलाबजल बनवलेलो.
हां.
आणि कणी घरात माझ हे होतं, गुलाबजलच ते स्प्रे. अ हे होतं क्लिनझर होत गुलाबच, म्हणजे पूर्ण हा ते क्लिनजर होतं, आणि ते जरा राहिलेलं भरपूर होतं अजून दो महिना दोन महिने जाईल एवढं होतं. आणि, ते मला काय वाटलं आता हे गुलाब जर घरात बनवलय म्हणल्यावर राहील चांगलं. म्हणून त्या बाटलीत त्या क्लिंझरच्या बाटलीत मी ते बनवलेलं गुलाबजल वतलो. ह.
हम्म,, आथ सांगितल्यास की अबघ. अं गेलं बघ बाई. गावलेलं बघ.
आणि ते दुसऱ्या दिवशी खराबच झालं.
हुशार आहेस, मम्मी ते झालतं बाई,, कसं यालतं दोन तुम च यालतं मग त्यांच यालतं, म मधी मधी वेगळंच यालतं असं झालं.
वेगळं तसं.
तेच की असं झालं.
काय नवंच
टास्क याल्यात तुला?
नाही दूप सकाळी आल होत. अकरा बारापर्यंत काही त परत नाही आले.
हा मला पण, हा गावल्या बघ. काय सांगितलंयस त्यात जरा होत. अजून त्यात पण ते गुलाबजल वतलेलो. ते सगळंच मात्र झालं.
मात्र झालं. होयच किं ओ. तेच झालं. सगळंच खराब झालं. ते क्लेंझर पण खराब झालं आणि ते पण.
तु मला दिलतास बघ गुलाब जल. नही क्लीनजर गुलाब
अ वय क्लीनझर दिलत त्यान.
ऐकू येत का? बघ सांग.
हो मला त दिलतच बघ क्लिंजर. गुलाब जलच. ऐकू आलं?
हा.
तेवढंच मधी मधी आलत.
मी म्हटल हे प्रीतीचाच आवाजे म्हंटलो. सांगायला पाहिजे म्हंटलो.
खरं तुला ओळखला आवाज म्हणून ओळखला. नाही तर कोणाला ओळखला असता कसला घाणेरडा आवाज यालाय माझा.
तुझ जरा वेगळा आवाज यायलाय सोड. मला ओळखलं स्टार्टिंगला तु काहीतरी म्हणालतीस? मी म्हणलो हे प्रीतीचा आवाज मला वाटलंच तुझा आवाजे खरं. नंतर वाटलं की नसेल म्हणून. काय मग तरी पुढं पुुढं गेलो. मग तुझंच आवाज मला हे वाटलं. अस झालं.
लक्षात येत नाही आवाज.
तेच कि, खर मला लक्षात आलं सोड.
तू अगं सर तुला कायम ऐकून सवये ना.
हा म्हणूनच.
आणि काय मी पण काही केल नाही बाई कोणाला कॉल. लईच कंटाळा आलाय.
आग आज, आज माझा पण दिवस असाच गेला. इकडं ती बघ मी सकाळी पहिलं ते जरा एम्ब्रॉयडरीचं हे करायचं होतं ते जरासं रिन करायला गेलो. ते केलो आणि त्याच्यानंतर मग आलो परत. थोडा वेळ घरात बसलो. आणि ते हे झालं.
हा, ते मला आवडलं ते. केसामधलं. ते फोटो का ते फोटो लावला ते तूचस का नाही? का नाही? तूचेस ते. खरं एवढी छान दिसल्यायस तू.
हो हो.
खरं पटण व्हय मला.
भारी आलाय ग तो फोटो. मी तेच म्हणायल डीपीला लवू काय तो फोटो?
लाव. छान दिसायले ग. मागण ते केसात पण छान दिसायले.
होय तेच की.
तू गेलेस?
होय.
हम्म. छान दिसलंय खरं ते. माग न असं.
भारी होय, ते भारी झालंयत अगं. छान वाटतंय ते.
बघूया मी घेतलोय, तर सांगतो तुला करून दे मला.
हो, हा चालतय.
फ्री ऑफ काॉस्टा?
हो, हो फ्री ऑप, अग नाही ग, मी करत असतो तर दिलो असतो. त्येज सगळं सामान बहिणीन दिल्या, आणल्या. त्यात माझी काय इन्व्हेस्टमेंट नहीेया.
हा, हा चालतय घे, तर मला घ्यायचं असलं तर सांगतो घे. खरं ते केसात प्रॉप, बसतंय ना असं?
ते प्रॉपर हातल नाही अजीबात.
हा, सांगतो घे तुला, मम्मीला विचारतो.
हम्म, हम्म चालतय. अगं ते हिथं म्हणता.
मला लई आवडलं ते बघितल्यानंतर.
भारी दिसायला अगं, मला, मला पण काल ते असं लई आवडल मी कि ती असं बघत बसलेलं त्येला, एवढ असं हे वाटलंत मला छान झालंय पण.
व्हयं, ऑर्डरेस येत्यात घे तिजी तुला.
होय बघू आता.
हम्म. काय म्हणालतीस आणि?
मी म्हणालतो की, अ, मला सकाळी एक रील आलेली.
हा.
ते हिरापना लस्सीच्या साईडला, शर्मिली म्हणून आहे बघ दुकान, कपड्याचं.
हा.
तिथं कणी अडीचशेला शॉर्ट कुर्ती आहेत, ती म्ह, म्हणालतो बघ तुला कन्व्हर्टेबल पाहिजे. परवा मी महादवा रोडला गेलतो म्हटलं तिथं आवडलेली. पण तिथ डिझाईन नव्हत्या म्हूणन घेतल नाहीत. ते हाय एक आवडलय मला, खर मला जायचं आहे ग माझ्यासोबत कोण नाही हाय.
हा मी, बघूया की जाऊया मग.
बघू. म्हणलोय मम्मीला सोड आता जर शनिवारी मम्मीला डोळ्याचा दवाखान्यात नंबर लावलीया. तिथंच हाय ना दवाखाना, मग खरं काय प्रॉब्लेम आहे कि तोपर्यंत राहिलं नाही तर.
किती दिवसाातच सेल हाय.
सांगाय नाही हाय तसं त्यांच्याकड, म्हणजे स्टॉक आलाय का आत्ता मग ते सपला तर काय करायचं.
हम्म, बघूया घे काय होतय. जायचं असलं तर सांगतो घे मी तुला.
मग मम्मीला म्हणलंय सोड जाव्या, जर शनिवारी असलं गेलं, तर काही प्रॉब्लेमच नाही सोड.
हम्म, चालतंय कि.
हॅलो.
हॅलो.
हा, जर गेलो परवा तर चालतय हा.
हा.
मी आदी जाऊन येतो.
हा चालतय की.
छान आहेत होय आणि ते डिझाईन पण आवली मग ऑनलाईन डिलिव्हरी आहे ग त्यांची गं.
म
मग खरं अंडान त्यांनी हे केलं नाहीय.
काय कालून आहे .
त्यांनी अजून मला म्हणजे मी मेसेज केलोय, पण त्यांनी असं रिप्लाय दिली नाही फोट तो पण पाठवली नाही ड्रेसेस चे.
बर कधी केल्यास?
हॅलो.
हॅलो कधी केल्यास म्हटलो.
अगं सकाळीच केलोय.
हा हा जर त्याने ऍक्टिव्ह नसतील तर मग मेसेज बघितले नसतील चोड. खरं देेत तर रिप्लाय ज
ला देत
हा मॅसेजच लगेच रिप्लाय देतात सोड एक दोन तान खरं हे. तसाना देतात.
हो य तेच की.
काय मात आल्या तर बघ रिप्लाय नाही तर
बहारी वाटतात ग ते ड्रेसलाही छान वाटल्यात खरं त्यांना काय रिप्लायच दिलं नाही मग मला.
हम्म बघ बघ येते काय नाही तरर जाऊन मग. मी विचारतो ममीला काय म्हणत्या मग जाऊया.
जा.
मी तर अजून मोरणीत पण गेलो नाही बूमलीत.
तो जाऊन या लवकर
अगं जायचं म्हणालोय उद्या जाऊया ते नाशीत करत बसलोय खळागत.
शहाम .
जाऊन न्यायला पाहिजे. आणि.
आणि का नाही बघ तेच म्हणतात जायचं. मला जर आवडलं मला मी जर गेलो शनिवारी तर तुला सांगतो, मग तिथं पण बघून येतो.
हा हा चालते. तू तू नवीनच शॉर्ट कुर्ती घातटलेलीस काय तू आज.
ह
फोटो लावल्या स्टोरीला ते.
नाही नाही तो माझा गुलाबी ड्रेस नाही का फुला फुलांचा सेम वरच खालच सेम कॉलेजला घालण्यात ना तो काय.
हा तोवाला आहे वे मला वाटलं नवीन शॉर्टकुर्तीच घातल्यास काय.
नाही. हे ते अजून हलत आता भिजवून वाळत घातले ब म्हणजे त्याचं अस्तर कसं हे. ते बघून अल्टर करा द्यायचंय.
म्हणजे हा म्हणजे हे पण होते ना धुरल्यानंतर.
हम्म तेच तेच की. बघायचं काय काय होतंय आणि अल्टर कराला जायायचं म्हणून ठेवले.
चालते की.
हां बाकीचे पण नवीन आणलेले ड्रेस ठेवले तसंच,, मग सगळे एक सोबतच आता शनिवारीच देऊन येतो सगळं नाहीच की, पण अल्ट्रर कर रून आणलेलं बरं गं म्हणजे ज्यांना देतोय की नाही मी अल्टरला, आता सीझन आला की नाही, त्यांच्या पाशी लई गं ब्लाऊजं बिवजं आता गणपतीच्या साड्या तेन मॅचिंगच्या घेत नाहीत व्हय
हा
त्यामुळे त्यांच्यात हे हुतंय, मग ते शिवत नाहीत. हा मग त्यांना देत नाहीत मग उगंच लागलं सणावारला आपल्याला तर,
तेच की अल्ट्रर करून ठेव. मण घालू नकोस नंतर कॉलेज तेन चालू झालं, सण तेन आलं तर मग घाल चालतंय असं.
होय आता ह्याला रक्षाबंधनला बघू त्यातला कुठला तर बघायचा किंवा साडी बघायची आता. काय घालायचं मला कळनाच रक्षाबंधनला.
चालतंय की,,
बघायचं काय हुतं आणि एक घालायचं.
हूं.. चालतंय की, ते ऐक की, तुझं ते हे झालं तू टोकन लावलेलीस ते ओरिजनल लावलीस?.
तवाच की, तुझ्या बरोबरच आलतो त्या दिवशी आलो नव्हतो, हां हां
ग्रुप वर मेसेज आलाय बघ ते,
होय, होय त्याच दिवशी आलतो की ओरिजिनल करायला म्हणूनच डबल आलो नाही व्हय मी,
हं... तेच मी आत्ता बघालोय बघ ते मेसेज.
मी बघितलंय सोड सगळी वाचाय नाही मला खरंच बई तरी पण आणि सारखं व्हालय काय राहिलयं, काय राहिलंय काय.
मला पण हेच भीती आहे बाई, राहिले काय, राहिले काय, काय तर राहिलं काय असं.